हा मी काय म्हणल माहित आहेय काय आम्हाना
हा
कुठे मग ते यावर नाही डायरेक्ट आपण सगळे इनपुट विनपुट करून घेणार ते घतच मगमपड विंपड केला हा मग ते रन केला असय जे जी इन्फॉर्मेशन भरला आहेस ना ती सगळी डायटच सेव होणार पायथन मध्ये वएस कोड मध्ये अक अपरफाईल तया हो्या आ मग त्याच्यामुळे तू जे जे भरलास कोणी सगळं ते सगळं दिसते असं सांगितलं सर ना आज मग आता पुढ
इम्पोर्ट हा भारी आहे की तुम्हाला मग कोण का
तेवत न होत ना
हा हा ते कोण करते का नाही चांगल्या पद्धत डेडिकेटेड होऊन
रेडीिकेडऊन तुला सांगतो मी मी आता आम्ही कोणकोणा सांगतो का तुोला आख्ख्या एक करतोय लिऊन घेऊतोय
हा
ास विषद नंतर ना
ते मु मुद हा मला ते तेवढं सांगू का आसिफ आिफचच तेवढं चांगलं वाटतंय तो करतोय सगरे तो घरात पण ब करते का का नाही माहित नाही खरं तू करत त्याला येते सगळं त्या आसिफला
असे करतोय मग तेच की आर्यन पण शिकतोय आणि हर्षा पण करतो
हम्म हम्म आणि मुदसिर मुद्दस्िर येत नाही काय मुदसिर आमिर तनी येत नाहीत काय
आम्ही येत तुझ त्या प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे दहा वाजल्यापासून न त्याला दोन मेार पण थांबायला लागतील सँडवर.
हा मग सोडला तर ना. हॅलो मग तो.
त्याला पैसे पाहिजे आधीच त्याला हॅलो मी त्याला पैसे पाहिजे आधीस. सांगाल तो. म्हणलं पहिला बघ म्हणलं विचार कर म्हणलं दमत असलं तर कर म्हणलं नाहीत गेल्यात रुपया त
षय झा हा नाही. अरे ते सरांनी पण का हा ते सरांनी पण काय दिलं तरी तेवढ म्हणजे आपल्या ग्रुपवर टाकलेली माहिित काय. ज्यांनी ज्यांनी ओजीटी इंटर्नशिप केली नाही त्यांनी या फॉर्म वर भरा ह.
हम्. ते पण पेडंटरेस ब आहे मी बघितलो हॅलो.
हा पेड आहे काय किती किती रुपये आहेत त्यात हॅलो.
पने. हॅलो
हा बोल ना.
हॅलो हाता याव मी बघा ना किती रुपये आहे खरं तर हॅलो.
हा आवाज अले का आहे?
आज त आलीत की पेट इंटशि यालाय की आवाज.
हा हा तेच हॅलो हॅलो मग करायला आहेस तू म्हटलं.
नाही अ बघ तिन..
हम
बटलत कोणी ते यामध्ये तिथं तिथं लिल. पेड इंटरशिप म्हणून मी का ओपन करून बघाय नाही सोड. खरं सुरुवातीला फॉर्म भरायला लागत होता ना मग तिने नंतर न घेणार ना पेड किती आहे काय.
तसलं फॉर्म भराय पाहिजे ते नाव व कुठलं फॉ हे करणार आहे ते सगळं भराय पाहिजे. मग ते जेनी केले नाही ते त्याच्यासाठी अ रे आपण काय आपण करालो ना मग.
हो आपण काल जे केलं ना त्यांच्यासाठी पवो दि सल.
हा ते सर न आम्हाला सांगलेले मला तीस पोरं पाहिजेला आहेतत असं आम्हाला सांगितलेली. मग आम्ही आता किती चालू माहिित आहे काय आम्ही एक दोन तीन चार आम्ही आहे. आणि किती सोळा काय किती तर पोरी आहेत बीएस सीचे पोरी आहेत. नाही अ सो.
हा हॅलो आवाज गे. आवाज गेला रुपेश. हॅलो आवाजच घे ना एक मिटेत कटक नको. ब हॅलो